हॅलो.
कुटयसं?
का नाही वावय बोडी तलतो.
कार रे
असं झाल तर ते एटीएमचं जर काम होतं ए टी एम चा पासवर्डने क्रिएट करायचं.
मगुझ अ ऑनलाईन पेमेंट झाला नव्हतय.
नाही अजून कुठे आहे मला त नाहीच काय? ते एटीएम पण नाही झालं चालत.
काय झालं मग झाले की नाही चालू.
अरे नाही ओटीपीच नाही त्या मोबाईल वर बघ ते बॅलेन्स आहे रे पण ओटी पीच आहे ते बून काय समजत नाही मला पण
हा अच्छा अच्छा मग बँकेत गेलेलं नाहीस?
तेच काता तर घरी जाऊन जायला लागेल बँकेत
तुठली बँक आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र
तुमच्या इकडे सगळन सी बँक तेच आहे का?
होय आमची शाखा जवळ आहे रे बँक ऑफ महाराष्ट्राची जवळ कुठे दहा बारा किलोमीटर गेलेस तर हाय. काका आणि ज अंतात म्हणजे ती घर आहे घर टाईप आहे म्हण त्यात बँक आहे. असछं.
नाही् इथ लले जनाच्या बघितले बँक ऑफ महाराष्ट्रातच आहेत.
होय.
हम्म हम्म.
चाल अरे निकल तो तू हा ते बिर्याणी खाणारस का तू?
नाही रे मी वेच आहे.
अरे वेज वाली ती पनीर वाली
घेऊन येतोयस का?
होय आपलं खाणार ल असत. चालतंय आपणू कि बुलान
आपन
होय चालत चाल.
मझं कशाबद्दल पार्टी देतोय.
हा नाही असतच म त असंच बदलं देवया.
असचय घेऊन या.
होय चांगलं पा अम वाटॉला वडपाव अच् ना चालतय ड बनू
हा.
ह चालले चालले.
विशाकुठे गेला.
ईशान आहे तो बोलतोय ग दुकान क होय घेत घेतलीत. तेच.
तेचरे
घेतली.
हा हा. सकाळपासून अचानकच झाड दुकारलेले चपाती खाल्ल्यापासून मेस मध्ये
चपती जलवाई तैस आमला
भूक तर लागलेले. म्हटलं न खाऊन काय करतोय आता बुक तर
होय.
तसंच दुःखच ते आपणच खाल्लं.
जा. डलाडला. काय होतं?
प्या गेला का नाही अजून पत्या गेला का नाही अजून
तरग ते गेला मगाशीच गेला म्हजे त्या आत उतराला पण ना. मी, ईशान आणि सुया. आ. काय बोलतो, येतो चालत चालत पायी. होय. निघालोय का आता, आलो आलो थांब घेऊन येतो. जाऊया? देव्याला उठवलंस काय, देव्याला उठवलंस काय? आणतो की दूध काय दूध. दूध आणि कॉफी घेतोय.
देव्या आता ओरडालाय तुमच्या नावानं. येऊन गेला असल तुम्हाला.
अह. त्याला विचार त्याला तो जर स्पॉन्सर करणार तर आतापण करू शकतो का, आता मी जाऊ शकतो वाटे
काय झालं?
अरे आता जर तू स्पॉन्सर करणार असला ना देवेंद्र, तर आता पण आम्ही पाठी जाऊ शकतो.
हा. तो आत्ता उठलाय, कॅन्टींगला गेलेला वाटतं.
होय होय. बाकी कॉलेजला गेला होतास की ग आजवर, मी ना आलो होतो दुपारनं.
मी गेलेलो, दुपार नंतर काय नाही झालं. लेक्चर नाही कुणाचं आता ती, कॅबची मॅम आलेली ती सांगत होती. तशी तर फार्मसी कॉलेजांचं कायतर असतंय की.
हा आणि स्टडी करा. स्टडी करत रा तुमचा तुम्ही.
होय आणि ते फार्मसी कॉलेजांचं कायतर असतंय की ते.
होय.
तेच्याबद्दल तिच्याकडे काहीतरी आहे. ते फ्री ऑनलाईन लेक्चर्स कुठेतरी भेटतायत, ते घेणारा का विचार.
होय. चालतंय. होय आम्हाला काय काम काय? अ तू फी फीच काय केलंस, कॉलेजची भरलीसका सर्व?
भरले ते, दहा हजारभर राहिल्या हुते त्यातले.
होय. होय होय आता आता येणार की, आपल्या मानेवर बसणार. आता बोलतील बरा, येत नसतो येत.
होय आता बराच म्हणणार. जरी आता बर दिलं ना, बसविला तर तर मग पुढच्या सेमच्या वेळी मग लयच टेन्शन येणार. होय.
चालतंय.
काय करतोयस?
काय आता तुमची दूध दूध आणि हे घेतलं कॉफी.
आ.
दूध आणि कॉपी घीतलं होय. होय मग तिथं डायरेक्ट दुकानात कधी देणार?
आ.
दुकानात कधी येणार घरी गेल्यानंतर, काम हुतं रे.
बोलकी.
दुकानात ते हे भेटत काय, तो ग्राइंडर मशीन ते?
भेटणार की.
आ मटे. आणि ती दुसरी वाली? दुसरीवाली असते बघ, एक फळी म्हणजे लाकूड कापायची.
भेटणार की.
अय ते हायना आणि होय आणि तो मोठा कट्टर? साधारण किंमत कित मोठा गटर माहिती आहे तो, गोलेच्या हेच्यावाला.
स्टील मध्ये पाहिजे असला, तर जास्त बसणार. साधा पहिजे असला तर कमी बसतात.
हय मग स्टील भरपूर दिवस शिकणार गे.
स्टील तुझं लाईफ टाइम टिकणार.
होय.
ह.
या. काय काय असं म्हणजे दुकानात तरी, आता सगळं म्हणजे इलेक्ट्रॉनिक सगळ्या वस्तू मोठ्या. तो ब्रेकरपण असेल मग छोटावाला. पेटीत ठेवतो तो आपण.
मिक्सरपण हाय.
होय मिक्सर पण हाय.
हा मिक्सर पाहिजे असले तुला मिक्सर हाय.
मिक्सर तरी एक काय किंमत आहे तुझ्याकडे?
मिक्सर आहे की हजार रुपये दोन हजार रुपये चार हज रुपये दहा हजार रुपये वीस
वीस वीस कॉल एवढे होतात?
ते जरा गोल्डमध्येध्ये येतील.
आ.
गोल्ड मध्ये येतोयरे तो.
होय. द हजारवाला किती महिने तर कि तुमच्या पाास हजार
आ.
हजारावाला किती महिने टिकू शकतो तरी?
हजार वाल्याला एक वर्ष वॉरंटी.
एक वर्ष चालतोय ना आठ पण चालतोय ना ठीकठाक.
टाकतोय, चालतो की.
होय. होय आणि तो फॅन? हॅलो.
हा बोल.
महिंद्राचे फॅन कसे आहेत?
महिंद्राचे फॅन आहेत बरे.
टेबल टेबल फॅन किती रुपये म्हणजे, दीड दोन असे किती किती हजार?
क्रॉप्टनचे असतात रे, महिंद्राचे नाहीत.
महिंद्राचं नाय.
ह क्रॉपट ना प्लेट चालते जास्त
होय मग क्रॉप त्यांचे कससे आहे. किती किती आहे ते? अडीच.
हा.
होय चालतंय, बघतो मग सांगतो तुला.
हम्म हम्म. कुठं आहेस मग?
आलू अर्ध्या पर्यंत आलू होय आपल्या मैदानपाशी हाय.
मैदान जवळ आला.
मैदानच्या पाठीत आहे गॅस इंडेन्स म्हणजे ते
गॅस एजन्सी ते चालू आहे गॅस एजन्सी आता तिथं?
तिथे चालू म्हणजे काय हे आणून ठेवलात फक्त सिलेंडर.
नाही नाही आता इथं गाडी आली काय मी आत्ता आलोय तिथून.
हा. गाडी त. बघ तो आले आले आले उत्तर ते ते तेस
का जीप
जीप जीप नाही रे दुसरीे हाय ती बुलेरोसारखी हाय.
नाय नाय इथ वरती मेसमधली ती जी काय आहे म्हणजे ती आल्या का?
ही गे इशांत जीप गेली ना पुढे आता अर तो इईशान मध्ये गेली आता मी असा इकडून गेली जी पुढे वाडीत गेली. नाही वाडीत गेली आता तिथून.
हा हा हा तेच गॅस घ्यायला गेले.
होय गॅस आणायला ओ ते. होय तिथे म्हणजे तिथे नाही म्हणजे आता ते इकडे वाडीत आले असतील, मग ते थांबली होती जरा तिरी म्हणजे लांबून अशी दिसली ती थांबली होती. म्हणजे तिथुन निघाली. मग काय जाताना विचारून गेले काय समजत नाही. एक कोणतरी उतारला आणि विचारून आला वाटतं.
अच्छा अच्छा.
मग गावाला कधी जाणार आहेस?
गावाला आता पेपर झाल्यावर.
अय एवढं लेट
हा.
होय जायचं जेवायला.
अं गमणार की.
ह. तेच बोलतोय नाही तर कंपलला आता मागच्या सारखं सांगायच होतं घरी येतो. कशाला येतो? जेवायला. काय येतोस कारण काय जेवायला? कंटाळतो.
मग काय मेसमध्ये एवढं चांगल भेटं ना.
होय. कमी असले की ठीकठाक असत एकदम आणि जर वाढले की शाप पाणी होय.
मग?
काय तुम्ही रूमच काय केलं? तो हर्षा आणि अर्षणी जाणार होता ना मग त्याच्यात
नाही मी नाही जाणार मी
होय.
हम्म.
हॉस्टेलला का?
हॉस्टेललाच राहणार आहे तुम्ही?
हो हो. राहायच की बाहेर हॉस्टेल चालतय जात का तुझ्या मनात
हा..
चालतोय ना हॉस्टेल काय ते हे करणार काम करणार आहे पाचशे कमीत कमी पाच आपला प्रेझेंटेवाला कुंभा सर भेटला.
हा..
प्रेझेंटी वाला कुंभार सर भेटला.
घेतला काय?
होय..
यदा स तुझ्यासारखा नाही आहे करते
राणा प्रेझेंटी लाव. उद्याची प्रेझेंटी लाव सांगितली.
हम्
चालतय हा चालतय चल हा चालतेय चल काय नाही
हॅलो हॅलो
हॅलो कट कट ना होय ना तुझ्या कडून
तुझ्याकडून पण होत नाही आहे.
हो नाय होय ते थांब बघ मग त्या रूम मध्ये